हॅलो.
हा काय म्हणताय? काय म्हणतय बाळ तुमचं झोपलं का?
झोपला नाही तसच चालतंय त्याज झोपायचं उटायचं.
अच्छा हा कारण खेळाचं टायमिंग असलं की मग खेळत बसतात उठून.
दररोज झोपते आज झपतेच ना उठते आणि झोपते उठते झोपते हेच चाललय त्याज
अच्छा
हम्म त्यांचं मोठ होस्त काय
हा ह थोडेस हे होतं मग
हम्म
तर काय मग ह्या मुलांच्या हिच्यातून कुठं फिरायला जायला भेटतं का नाही तुम्हाला
नाही नाही आता कुठलं गेलंच नाहीही तुम्ही
आम्ही आम्ही गेलेलो आता माझ्या वाढदिवसाला महाबळेश्वरला फिरायला.
हा कोटे गेलते.
महाबळेश्वरला गेलेलो पाच गणी महाबळेश्वर. बघायला गेलेलो आम्ही आम्हाला पण कस आम्ही गेलेलो तीन ते चार दिवसांसाठी अ आमची कशी अ कौटुंबिक सहल होती. तसं बघायला गेलं तर माझा वाढदिवस हो म्हणून चला म्हणलं जाऊया फिरायला आम्हाला पण नाही भेटत. फिरायला जायला कारण मुलांच्या शाळा असतात. परता आपलं काम असतं ह्याच्यातून नाही भेटत मग आम्ही गेलो अ गाडी घेऊन एक हॉटेल मध्ये हा विला बुक केलेला होता आम्ही.
हा फक्त तिथंच गेलात का परत दुसरीकड कुठ गेलात.
आम्ही पहिलं पाचगणीमध्ये गेलो त्या दिवशी आम्ही पाचगणीमध्येच राहिलो आम्ही पोहोचलो स सकाळी निघालेलो आम्ही नऊ, दहा वाजता. म्हणजे नऊ वाजता निघालेलो साडे आठ, नऊ वाजता आम्हाला पोहोचायला दोन वाजले मग आम्ही तिथं आम्ही जे मध्ये घेत घेतलेली होती ना विला बुक केलेला अ दोन रूमचा किचन वगैरे असं होतं त्याच्यामध्ये. पण आम्ही काही स्वयपाक वगैरे काही नाही गेलं कारण तिथंच आम्ही बाहेरच होतो जेवायला गेलेलो. मग आम्ही तिथे राहिलो तिथलं तिथले जे पॉईंट आहेत महाब पाचगणी मधले. अ ते बघितले हा गेल्या गेल्या द दुपारी गेल होत त्याच्यामुळे म्हटलं कधी जाऊन बाहेर जेवायचं. म्हणून आम्ही तिथंच अ जेवणाची हे त्यांना एक ऑर्डर दिली आणि तेनी आम्हाला तिथच जेवण दिलं पण आम्हाला खास तिथलं जेवण आवडलच नाही त ज्या हॉट हॉटेल मधे आम्ही राहिलेलो ना त्या हॉटेल मधलं मग आम्ही दुसऱ्या दिवशी हा जेवण चांगलं हवं ना मग आम्ही दुसऱ्या आम्ही फिरायला गेलो मग तिथं पाचगणीमध्ये सगळं बघायला त्यावेळेस आम्ही दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो. एक जैन हॉटेल होतं म्हणजे ज्याच्यामध्ये लसूण वगैरे हेज खात घातलं जात नाही ना. कांदा वगैरा पण जेवण चांगलं होतं शाकाहारी जेवण होतं सगळं. आणि सगळे भाजी भाजी सगळे चांगले होते मग आम्ही जाई पर्यंत तिथच जेवलो. आम्ही मग दुसऱ्या दिवशी पण ती फिरायला गेलो आणि तिसऱ्या दिवशी मग आम्ही महाबळेश्वरला गेलो. महाबळेश्वरला आम्ही जाऊन हा नाश्ताच केला आम्ही सकाळी जाऊन लवकर निघालेलो आम्ही कारण आम्हाला प्रतापगड वगैरे बघायचं होता ना
हा कधी उन्हाळा होत का तेव्हा कुठल्या महिन्यात होता तुमचा बडे
फेब्रुवारी महिन्यामध्ये असतो ना त्याच्यामुळे मग ते उन्हाळात होत तसं बाहेर गेलं तरी एवढं गरम होत होतं भयानक अस अ मग आम्हाला ते स्ट्रॉबेरीचा सीझन असतो त्यावेेळेस.
हो हो तिकड ते भेटतं ते
हा आणि स्ट्रॉबेरी खूप स्वस्त भेटली आम्हाला अगदी वीस रुपयला. अ तिथं होत स्ट्रॉबेरी वीस रुपयाला, पन्नास रुपययाला ह एक किलो मला वाटते मी स पन्नास रुपयाेची एक किलो स्ट्रॉबेरी घेतली होती मग दोन स्ट्रॉबेरी घेतली. हा मग मुलांनी कसं गाडीमध्ये बसल्यावरच तिच्यातला एक बॉक्स संपवून टाकला एकच म्हणजे बघत बघत इकडे हा म्हणलं एक तरी बॉक्स घरी नेऊया नाही
होय
हा तुम्ही पण गेलेला तिकडं
हा एक कधी बघा आम्ही अ चार चार वर्ष झाले जाऊन तिकड
अच्छा छान आहे ना बघायला तिथं सगळं
हो हो खूप छान आहे. परत आम्ही इकडे गेलतो ना म्हणजे मालवणला वगैरे.
अच्छा हा हा कोकण मध्ये काय आम्ही पण गेलेलो कोकणमध्ये बघायला आम्ही पण गेलेलो मालवणला बघ ते आम्ही तिथं किती आम्ही आज गेलो एक दिवस राहिलो आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही संध्याकाळी परत आलेलो
हा ते हो छान आहे आम्ही दापोलीला तिथं कोकणच्या साईड ला खूप छान होतं तिथं
अच्छा तुम्ही दापोलीला गेलाय का
हा ते पाण्याच ते लहान हा हा
अच्छा काय काय बघितलं तुम्ही मग
आम्ही खास म्हणजे तिथं बघा ते पाण्याचे आहे ना तिथं आपलं हे लहान लहान पोरं होते ना मग त्यांना पाण्यात खेळायचं होतं तिथं
अच्छा हा समुद्रामध्ये बीच वर अच्छा मग खेळली का मूल
ठेवते ठेव तिथं उभा हो
अच्छा आम्ही पण गेलोलो फिरायला तिकडे तारकर्लीला पण या वेळेस आम्ही गेलेलो ते आम्ही एसटी न गेलेलो म्हटले एसटी न जायचं बघूया आम्ही एसटी गेलो खर तर एसटीचा प्रवास अ सुरुवातीला एवढी गर्दी एवढी गर्दी बसायला सीट नाही भेटली मग नंतर आम्हाला सीट भेटली. नंतर नंतर जस जसं ते रत्नागिरी ते मालवण जवळ येईल ना तसे सगळी लोक उतरायला लागलीत ना आणि सगळी गाडी रिकामी झाली. हा आणि मालवणमध्ये गाडी पोहोचपर्यंत मला वाटते दोन तीनच लोकं राहिलेलीत गाडीमध्ये सगळी गाडी रिकामी झालेली आहे पूर्णपणे आणि जेव्हा बसलो त्यावे
इथं पण छान आहे कोल्हाप ूरला वगैरे आलतात का नाही बघायला
नाही कोल्हापूरमध्ये आम्हाला अजून बघायला भेट लंच नाही काय तसं आम्ही महालक्ष्मीचं मंदिर वगैरे बघितलंय
हा ते कनेरीे कनेरीे मठ पण खूप छान आहे म्हणजे बघायला सगळं
अच्छा अच्छा
हा ते जात गेलं नाही दोन ते तीन तास सात आहे बघा बघायला
अच्छा तुम्ही बघितला सगळा कणेरी मठ
हो हो गेले दोन ते तीन वेळा जाऊन बघून आले छान आहे
अच्छा तिथं मोठं काहीतरी गाईचा उत्सव का काहीतरी होत वाटतं एक दोन वर्षापूर्वी काहीतरी होत ना असं खूप साऱ्या गायींचे प्रकार आहेत ना तिथ
ते काय माहीत नाही मला पण फिरायला गेलेलो
अ मी असं वाचलेलं होतं ना ह्याच्यामध्ये अ तिथ तर खूप साऱ्या वेगवेगळ्या मला वाट दोन का तीन हजार अशा गायी आहेत सगळ्या प्रकारच्या हा सगळ्या जाती मधल्या असं गय इच्छित आहे आणि काहीतरी त्यांच्यासाठी काहीतरी कसला तरी उत्सव ठेवलेला तथ काहीतरी ठेवलेलं होतं तिथं तर ते तिथ हा तिथ काहीतरी अस जेवण वगैरे बनवलेलं होतं ते काही जेवण अ म्हणजे तेवढी लोक आली नाही ं काहीतरी झालं ते जेवण खूप शिल्लक राहिलं आणि काय अस ते गाईंना खू घातलं वगैरे असं काहीतरी आलेलं होतं मला वाटते त्याला एक दोन वर्ष झाली असतील त्या गोष्टीला पण बघण्यासारखं ते पण ठिकाण आहे असं ऐकलेय मी खूप सुंदर आहे ते पण
छान आहे ते महालक्ष्मीच मंदिर म्हणा परत कनेरी मठ तर खूप छान आहे बघायला
कसं होतं आपण जिथे राहतो तिथलीच गोष्टी आपण बघत नाही कधी कधी आणि त्याच आपल्याला माहिती नसतात काय आहे सुंदर बघण्यासारखं वगैरे काय ते काय काय खूप छान छान गोष्टी असतात बघायला
अक्कलकोटला वगैरे गेलता का नाही मग स्वामी समर्थ साठी
हा अक्कलकोटला पण आम्ही गेलेलो ना एकदा आम्ही गेलेलो बघायला आम्ही पोहोचलो ट्रेननी गेलो तिथे एक दिवस आम्ही राहिलो तिथच आणि पहाटेची सकाळची जी आरती आती साडेतीन पावणे चार ला अ ती आरती आम्ही घेतली आणि लगेच आम्ही साडेआठच्या ट्रेननी परत वापस आलो कारण कसं दोघांच्या पण नोकऱ्या आणि आपल्याला सुट्टी तर पाहिजे एक दिवस ऑलरेडी गेलेला होता आपला आणि म्हटलं जर वेळेत पोचलो तर तेवढेच आपला अर्धा दिवस तरी भरून निघतोय
हा ते तिथं पण बघण्यासारखं आम्हाला ते जवळच होतंय
अ तुम्हाला काय अच्छा नाही आम्ही अक्कलकोटला एकदा गेलो पण मला आवडलं पण सगळे म्हणतात की अक्कलकोटपेक्षा सुद्धा ना शेगाव खूप सुंदर आहे आणि खूप स्वच्छ आहे
कुठ शेगाव हा म्हणजे तिथं म्हणजे काय स्वामी समर्थ
हा सम हा स्वामी समर्थांनी समाधी घेतली ना शेगावला
होय का हा हा
कारण अक्कलकोटच्या पुढंच येतं शेगाव आणि ते खूप सुंदर आहे म्हणतात बघण्यासारखं आहे तर ते बघायला जावं
माहितच नाही मला म्हणजे फक्त अक्कोलकोट तेवढंच माहती आहे
हा अकलकोटच्या पुढं गेले ना की अ कुठल्या पुढचा एक दोन अ गावं सोडून ना ते शेगाव येते एक गजन महाराजांचा शेगाव म्हणतात ना ते आणि गजानन महाराजांचं म्हटलं पण आणखी कुठ तरी नाव आहे तिथं म्हणजे नाव आहे तेंचाक ते मला एवढ्या काही आठवण झालंय पण ते खूप सुंदर आहे असं मला आमच्या ऑफिस मधले पण सगळे म्हणत होते ते बघायलाच जावं स्वच्छता पण असते आणि खूप मोठा आश्रम वगैरे पण आहे म्हणून
आता कसं सुट्टी असल्याशिवाय नसल्याशिवाय म्हणजे कुठेच जाता येेत नाही ्या पाहिजे चांगलं परत पोरं पण नसत ना ते करत
हा तेच ना लहान मुलांना घेऊन जायला पण कस होते की त्यांची पहिली काळजी घ्यायला लागते
हा आणि कसं स्कूल पण जाते ती परत सुट्या नसते ती काय नाही त्यांना
हा ते त्यांना सुट्टी नसेल तर पण जाता येत नाही त्यांना सुट्टी असली म्हणजे आपल्याला पण सुट्टी घेऊन मग आपण सगळीकडे फिरू शकतो
हो हा ना प उन्हाळ्यात कसं असं थंड ह थंड तिथं असते ना तिथंच जायला पाहिजे म्हणजे चांगलं वाटते कारण उन या वर्षी तर ऊनलं खूप होत म्हणजे
हा खूप हा खूप उन्हाळा होता इथ हवेेळेस तर त्यावेळेस पाऊस पण खूप वेळाने चालू झाला ना त्याच्यामुळे
पाऊस तर कुठं चाललाय आला ह
हो
काय सगळ्याच ऋतू चेंज झाल्यासारखं झालंय आता
हम्म
पाऊस पण पडत नाही
हो पाऊस पण प
आम्ही पण बघा आळंदीला देऊ आळ देऊ आळंदीला वगैरे गेलतो आम्ही
अच्छा चला ठीक आहे मग हा ओके ह